हॅलो
हवजेत
आवाज यायला का? तीच म्हणलं तू कॉल लागायला का नाही?
लागला लागला.
का जेवन घेऊन केलं का नाही झोपेल जा वाटतेस सर तुम्ही.
अरे नाही रे आता उठलो चहा प्या. मगं बाकी काय चालू आहे?
बाकी काय नाही तेच म्हणलं तू काय झोपेलच आहे. का आत्तापर्यंत
काय नाही रे रील्स पाहत होतो.
रील्स पाहत होता. का नेटवर्कच चालेल ना यार आपल्या इथं काय प्रॉब्लेम आहे.
ते काय लाईट नाही गेली तरी पण तरी नेटवर्कच कस काय गेलं काय माहिती
काय समजतच नाही यार त्या जीवोचं काय होत. ते काय माहीत म्हणजे असं काय प्रॉब्लेम आहे. काय लाइन गेली की बंद होऊन जाते.
हो, तेच नाही इथं पाणी पडलं की लाईटच जाते
हम् बाकीचे चालतात बर ते बाकीचे नेटवर्क वगैरे चालतात.
एअरटेल फुल रेंज गेली.
गेली काय त्याची पण?
नाही रे एरटेलची आहे. हे वी आय चालू आहे बघा हॉटस्पॉट वर.
हं हं.
आवाज कसा क्लियर येतोय का?
हो क्लिअर येईला आवाज.
हाऊ. जेवन घेऊन झाला की नही?
ह्यांनीच म्हणे ह्यांनीच म्हणे पार्टी दे म्हने.
पार्टी? कायची?
काय माहित? पार्टी दे म्हणे वाघ. म्हणजे तू देणार होता म्हणे. मी कव्हा म्हणलो काय माहित असं?
अं, त्या दिवशी म्हणाला असल पार्टी केली त्या दिवशी.
हो रे मी बुधवारी म्हणलो होत वाटते. हो तू तू काऊन नाही आला बरं?
अरे काम होत जरा. पण ते नंतर जाऊ
अरे तेहीनी मस्त आमची रील बनवली होती. आम्ही असंच काही आवरलं नाही काही नाही. तसच गेलतो आम्ही.
तुम्ही त रिल मधी लय दिसलागली मोठी, मोठ्या माणसं
कशीची मोठी आहे रि ती? कसे दिसायलो पाय ना.
अशीच गेल ते वाटत तुम्ही जेवाला.
आम्ही असेच आम्हाला वाटल काय हॉटेल आहे हॉटेल असं. भावान व्हिडिओ बनवला आमचा.
तो माणूस तर डायरेक्ट पुरे गावच नाव घ्यायला लागला. जलधारा याची त्याची.
हो ना. त्याने किती पाठ केला असेल बर इतके वीस पंचवीस नाव घेऊ लागल खड खड खड खड खड खड.
हा ना गावाचे नाव घेत जाईण,
हे एवढा अभ्यास केला असता त्याने ते, अ हो आकरीला विचारलं होत ना, तुम्ही कोणच्या गावावरून?
ते म्हणाले माहिती नाही तूले हॉटेल? आव जेवान
हो ती पाहिली का नाही? रील पाहिलेली तिची.
तु पुर टॅक्टर घेऊन फिरते. अन कसं त्याच्या मुला काय चालल विचारती.
हो असं समोर घेऊन बोलते ना ती. पोळी बीळी अशी चुरून देती लगे ताटात.
हाव तेच.
म्हातारं म्हातारं माणूस आहे थोड.
मंग काय चालू होत?
समजत नाही गड्या आपल्याले. अं?
ते माणसं डेंजर माणसं.
काय म्हणला?
तेथे. तू काम करत जाईल स्वतःच तेनी.
हं.
ट्रेन चालली?
काय जरा जरा आवाज अटकाय लागला.
हं. ते वायफायच चालते काय नाही काय माहिती यार मागच्या वेळेस जरा प्रॉब्लेम येत जाय असं म्हणले होते ते. बर कॉल तर बराबर यायला ना आवाज वगैरे.
आयफोन मध्ये चालत नाही का रे ते ॲप?
आवाज अटकायला, आवाज अटकायला म्हणलं. हम्म.
येते का आता?
हो हो यायला तसा बराबर मला कधी मध्ये अटकायला मला.
हा.
तुला मला ग्रॅज्युएशन झालं का आता कंप्लीट किती वर्षाच होतं बरं?
होय, सब्जेक्ट सगळेच होते तीस सब्जेक्ट होते आम्हाला, तीस मारले तर प्रॅक्टिकल ते धरून पुर चाळीस च्या वर जाते ते.
हो का म्हणजे चांगलंच हे केला असेल ना स्कोर समजा.
हा स्कोअर तर झाला.
बस मग काय आता चांगली कंपनी पाहायची काय नाही. नॉर्मल कंपनीच्या मागे नाही लागायचंय. दहा पंधरा हजार रुपये देतात ते.
चांगली वाली पाहिजेत पस्तीस वाली पाहिजेत काय?
पॅकेज घ्यायचं डायरेक्ट मोठंवालं. हम्म,
त्याच्यावर पाला का लावायलाय.
हो ना तेवढण काय होते वीस अन् पंधरा हजारा न.
पंधरा हजारात काय होणार आहे.
काहीच नाही होणार. शहरात गेला आपण राहाणं खाणपिनच ते आपलं दहाजाराचे जवळपास जाते. हम्म.
मेस, रूमची
पाच हजार रुपयाचं करतं काय? हा.
तीन हजार तर इकडेच चालले मेस मध्ये.
हाऊ ना. नाही नाही म्हणत तरी फिरतोय पण इकडे तिकडं काही कुठं
तुला द ॲप चालून पाहिलं त क्रोम वर चाललं नाही पण.
नाही नाही ती डाउनलोडच कराय लागल ना आपल्याला.
हाव.
हम्म.
थोडं बाहेर गेलता का नाही का घरीच होता?
मी अस घरीच पडेलो मी लय पडेल कालपासून काही काम वगैरे काहीच नाही पाण्याचं निगाव बी वाटत नाही कुठं जाऊ?
नुसत चीखल चीखल झाला भायेर
कशाच मस्त आता लाल लाल त्या आळा्या निघतात ते मोठ्या मोठे
हा आता निघतेच बेडके पण निघतात.
बिड के साप बि निघत.
हम्म खेकड्याची पार्टी आहे का मग?
कुठं?
ते चांगल पा पाऊस पडला खेकडीची पार्टी असेल माग
हम्म हम्म. काय? तर वातावरण काही आभाळ वगैरे म्हणजे असं हायच लय मोठा आभाळ बाहेर
हा आता कोणाल कॉल लावला होता फॅमिली?
हम्म
आता कॉल कोणाला लावला तू?
आवाज तटकायलाकडे एक तरर मोबाईल जरास खिडकी वगैरे पैशी ठेवून जरा नेटवर्क येेते
हा येते काता हॅलो हॅलो
कॉल चालू आहे
हम्म ये ते आज
तीच मणला आवाज यायला का नाही असं त नेटवर्क कॉल होती यार चालतच नाही काही
अ जिओच लाईन तरी चाललं हो कस काय चालली आहे काय माहिती
हम् ती वायफाय लावल्यावर वायफाय चालेल का बर लईंग गेल्यावर का काय अलग असते तिचं
नाही रे ते लाईट गेली की बंद पडते राऊटर
बंद पडतेस का
हम्म लाइईट लागते त्या
हो हो ते इन्व्हर्टरवर लावलं समजा आपण तर पण नॉर्मल जसं बंद जाते आपलं नेटवर्क बंद होते का नाही तस म्हणाल
तसं पण होईल ते कारण कि रेंजेस नाही मित काय चालूच नाही ना
हम् मग काही फायदा नाही लोक एवढं महागाची रिचार्ज मारतात हजार बाराशे पंधराशे एक दोन हजार
लो का काय स्स्त पडत वाटत ते राऊटरच
हो अशी दोन तीन रिचार्ज मिळून स्वस्तच पडती
हा झाले टी व्ही पाहिजे असेल तिच्यावर ते घेतात ते
आवाज अटकायला यार त
येतय काय आवाज?
अटकायला आवाज काही नाही कोण?
तिच्या स्पीकरवरर नाही टाकता येत का? हॅलो
हॅलो
हा येतोय आता हॅलो
वन टू थ्री फोर
हॅलो हॅलो फाव सिक्स सेव्हन
हॅलो यायला यायला
येते का
ते अटकायला कस
अरे ते वहायच नाही का तिच्यावर
माया यायला का आवाज बराबर आहे तिकडं.
हाय तो याय लागला तो होन द सीम.
ति वआयचच हसपॉट घेली मॅ सेम.
वच जाय का.
वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेव्हन एट नाईन टेन. काय बारा मिनिटं आपणआप कटून जात ते बारा मिनिट नंतर.
अससं का सुमित तर झालं का नाही सुमितला विचारलंच नाही
हॅलो हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो हॅलो वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेव्हन एट
तेच तू मागच्या वेळेला वाशिमला आलता का माझ्यासोबत नाही वाटते तु इथं नव्हता तिथे गेलो होत यार मी एक इंटरव्ह्यू होता माझा कशाचा तरी
कोणता आपल
एकदम
हा
जेवण लई भारी होत म्हणे सात आठ भाज्या होत्या पापड पूळी
वाशिमले तू कशाचा इंटरव्ह्यू घ्यायला गेलता तू
इंटरव्ह्यू चालूच असतात अशी ती याच होतं एक मोठ्या शाळेबद्दल होतं एक
शाळेबद्दल त्या
हम्म
हा दिलथ एक कंपनीचा ते काय झालं नाही
कोणच
तिकडेच गेलत कंपनी होती एक
मग पैसे दिले नाहीत का
नाही रे पैसे नाही दिले
म्हणजे लागलच नाही का असं होतं
हा नाही
हम्म
अजून सुमितलं गेलंत का तू
हां सुमित न नाही घेतला ना ते न्यानेश ये तू आहे बस
हम् बोंडी ब नाही का
हो ना बोंडे आहे तिच्यात कस
भाऊ
त्याले मला वाटते पार्टी म मी सांगितलं होत त्याले पण ते सिरियस घेतलंच त्यानी लगेच मनावर
सिरियस लगेच घेते ती
हम्म